हॅलो.
हॅलो.
बोला मॅडम.
झोप लागली होती का काय.
नाही झोप नाही आता तर.
आणि ड्रेस वर आलो अथरून टाकले बसलय म गप्पा मारत.
ह का वरती जाता का झोपायला.
हो ना त्याच्यान तर विचारत होते मी.
हा का डासणीच आहत का वरती.
मच्छरदानी लावतात.
मच्छरदानी लावून घेता.
हो.
हम. ते हे लावलंय मग सोलर लावलंय ना मग जागा आहे का त्याच्या खाली टाकून घेता.
नाही हो सोलर पुढं आहे.
पुढे हाय का.
होय.
हम हम बरं आहे मग मस्त गार हवेत.
हा.
हम्
खाली झोपच लागत नाही. एवढं गरम होत आहे आमच्या इकडं.
आ ना बाई तर ते साध्या आमच्याकडे थंडी वाजता. ते सकाळी तर थंडी वाजते.
आजिबात झोप. येत नाही ते माझी बहीण तिकड येन तिकडं राहते ना.
हा हा.
ती पण सांगत होती. पाक आमच्या इकडे एवढी. थंडी वाजते म्हणे सकाळी पण आणि रात्री पण.
हा.
निकार हवा एकदम पाऊस तर इतका पडला आमच्या इकडं म्हणे विचारत अस आहे.
हा ना. हम्
पी पीक मस्त
मग पिकं चांगली असतील ना.
पिकं चांगलेच मोठ्या मोठे झाले म्हणे आमच्या इकडं सगळं पेरलय ना. तेवढं उघून गेलेले म असं जंगल ले एकदम हिरवकार दिसत म्हणे.
ह ह माझी बाई सांगत होती. मम्मी चल आपण कुठेतरी मस्त जाऊ फिरायला.
डोंगरावरती चढू मस्त निसर्गरम्य वातावरण बघू.
आता तर खूप छान वाटेल ना.
अ तेच सांगत होती ना ती चल कुठेतरी मस्त डोंगरावर चल. म्हटलं तू चढशील डोंगर आणि मी खालीच राहील म्हटलं.
ह
हा मने मागे. मांगी तुंगीला चल म्हणे माांगी तून हा..
तुम्ही एकाच झेंड्यावर जाणार ना दुसऱ्या झेंड्याकडे जाणारच नाही असं मागित
ये एका एका बी झेंड्याला जानार नाही आणि एकदा पाहिलं गेलं का तिथं परत चढायचं नावच नाही.
हा मी एकदा गेलो होतो. रिंकूचे वडील वारले होते ना. त्या टाइमाला मग ते काय तेराव करता ना तेव्हा गेलो होतो.
हा.
तेराव केल. हा वर्ष वर्ष श्राद्ध केलं होत तेव्हा गेल होतं बरोबर.
हा हा.
तर तिकडच्या झेंड्याला गेलो इकडच्या झेंड्याला तास सरतर पाय करायचे एक च झेंडा चढत चढत पाय थराथरा करायला लागले. पूर्ण म्हणता दुसर नाही दुसरं खालच याला नाही गेलो आम्ही जो वरती हो त ना तिकडचा साईडचा
हा
त्याच्यावर गेलो तिथूनच जीव नाही नाही म्हणून खाली उतरून आलो. आणि उतरताना असं वाटतं ते खालीच पळावा असं वाटतय. पळात तोंडातच सार दात बीत निघुन येेतील,
हहहहहहहहह नाही आम्ही फक्त ती मूर्ती मूर्तीपर्यंतच चढलोय.
अण आयला पण घेऊन गेली होती अजून तिथपर्यंत,
बापू
आईला पण तिथपर्यंत घेऊन गेलो होतो आम्ही आई पण आलेली होती. त नाही चढून गेली उ
चांगली चढून गेली ना आई बी तिथपर्यंत
आता परवाच्या दिवशीच फोन आला होता भाच्याचा भाचा म्हणे आता मागेतून गेला. जाऊ देता आहे का बंद आहे का कसं आहे. काय वातावरण तिकडचं म्हणण सांगा आम्हाला,
हा
ह केला होता सुनबाईनीस फोन.
हा
चालवी जाऊन याव तुम्हाला जायची इच्छा असल तर,
हा
आता माग पाऊस पडला तेव्हा बंद करून दिलं होत.
हा का?
आता परत चालू करून दिलेय पाऊस गेला
आम्ही गेलो होतो ना मांगी तुंगीला
हा
तर तेव्हा रिंकूच लग्न चालूच झालेलं होतं,
हा
ते दोघ जण आम्हाला तिथेच भेटले होते.
दीपक आणि रिंकू
हा हा ते पहिला पहिला वेळेच गेले असल ती
हा मगस हा यात्रा होती की काय माहिती यात्रा होती वाटतंय मग सोनू तेव्हा इथं नवीनच राहायला आलेली होती आमच्या रूम मध्ये
हा
सोनला घेऊन गेलो होतो आम्ही मोटरसायकलवर गेलो होतो आम्ही
हो का?
हा सोनू तिथं हे भेटले दीपक आणि रिंकू सोनू म्हणे माझा भाऊ ये म्हणे आताच लग्न झालंय म्हण तुमचं हहह हीहीहीहीही
अ हा सांग कधीचच केलय मग आम्ही
हो
आता एवढं चढलंय भी जाणार नाही ते
आता उंच चढायला म्हणजे नक्काच सांगा काही
हा
देवधानीचा बी उंच चढायला नकाच सांगा. इतका जीव थकलेला सारखा होऊन गेलेला हाय. खालचे खालचे देव राहिले तर बरं वाटत पाय पडयला आणि निघून जायाला.
खरच ये आणि रांगेत बी नको उभं राहायला पाहिजे असं वाटत.
माझे तर पूर्ण पाय तरातरा करायला लागून जाताव बाई आता.
तुमचं किती वय चालू ये तर
माझ तरी त्रेपन चोपन चोपन चालू असलं.
हा
हो.
तुम्ही चांगल्या ये बाई बा म्हणजे तरून येत ना बारीकये त्याच्यामुळे
पण कुठं लांब जायच म्हणल्या तर लय फुसकी हाय मी.
हा
चालता चालता असा दम लागून जातो मला.
मग
थोडं बेस चाललं ना तिथून रोडापर्यंत तर घरापर्यंत येस तोपर्यंत तर जीव असा थकलेला सारखा होऊन जातो दोन चार किलो वजन आनावा
आमच्या इकड ते एक कुत्र लय भूकत राहता.
इकड बी तसंच ये ओ एवढे नाई पण मग सकाळी जास्त भुकतात.
आमच्याकड तर रात्रीचेच जास्त आवाज करता ते.
हा एरवी वरती झोपतो आता म सावू नं विशु
मंग ते पण वरती यताना त्यांना त खाली नकोच किती दिवसापासून सांगता आज च आलो आम्ही बी पण वरती. पाऊस येईल पाऊस येईल करुन खालीच झोपत होतो. खूपच गरम होतय खाली.
आ
खाली झोपायची जी इच्छा होत नाही असं झोपावा.
चांगलय वरती पण पाऊस येईल बई त्याचा काय भरोसा नही. गरम करतोय त येईलचं तो
इकड चांगलं चांदण्या पडलेल्या.
हा
हम्म
वरती तर लई बडबड करत असणं
खाली येऊन अभ्यास करू रायला.
अभ्यास करून रायला सां ही तिचा अभ्यास चालू असणार हा कां कोण घेतय अभ्यास?
त्याची मम्मी घेते खालीये दोघ जण नाय तो बोलू देत. नही बडबड बडबड त्यांचाच आवाज मोठा.
आ
तिची आज डे हे होती का दिवसाची होती का?
इच्छा ते स्केल सगळं कॉम्पिटनशन होत ते फळ, फ्रूट काय अप्पल बनवायचं काय बनाना बनवायचं.
हा
काय फुलावर बनवायचे असं होतं त्यांच वाला आज
हा..
सकाळी घाय गरबड मध्ये त्याची आईने दिलच नाही काही. वह्या, पुस्तक. एकही बुक दिली नाही. आता संध्याकाळी अशी बोमा मारत होती. मलाच वैताग देते ती जास्त करून.
असं कसं काय तिने बुक बी दिलं नाही काहीच दिलं नाही बॅगमध्ये काय ठेवलं मग तिने?
तिला म्हणतात तिचे बुकघे दे. राहु द्या व आई म्हणे काय करता म्हणे. त्यांचं काय काम आहे म्हणे आज म्हणे. हम्म ती आली तेव्हाच मग बोमा मारायला लागली.
ह म.
आणि त्या शाळेमध्ये काय झालं, काही नाही.
हा.
ते बी येऊन बोमा मारायला लागले फोन लावला त्या मॅडमला कोणत्या मुलीला. लहानच मुलगी होती तिला डबल वेळेच औषध देऊन टाकलं. रडत जाय हे ते मॅडमला बोलत जाय.
हा.
महटल. काय झालं म्हणे आहो आई म्हणे ते एवढशी मुलगीला म्हणे दोन वेळेस, डबल वेळेस औषध दिल्या गेल.
हा.
आता ती मुलगी कशी राहते, काय नाही बा म्हणे वानत्यात केल्या म्हणे पण परत रेक्शन बिकशन झालं तर काय कराव काही नाही म असं जेवून गेला म्हणे तरतर.
हा.
परत आता फोन केला तिनी त्या मॅडमांना.
हां.
आता बरी आहे म्हणे काही नाही टेन्शन घ्या सारखं.
कठीनच काम आहे बी तेे सांभाळण बी.
आता मुलींना औषध द्यायचंय ना एकानेच द्यावा ना. चार, चार जणी कशाला शान पण कराव तिथं.
शहान पण करायचं मग. आणि असं लिहून नाही ठेवत का, रेकॉर्ड नाही राहत का काय.
राहत रेकॉर्ड. कोणत्या मुलींना कोणत, लहान मुलींचं औषध वेगळं मोठ्या मुलींचं औषध वेगळं असं राहत ना ते.
मा..
आता हे येतीण म्हणून.